हा बोल कस आहे मजेत आहे का
हा मज येत एकदम
हा का हा काय चाललं
काही नाही बाई
ते आमच्याकडे जरा देवाचं आहे ते कानबाई करताना तेच देवाच आहे आता षड महिन्यामध्ये मग कार्यक्रमट ठ कार्यक्रम भंडारा आहे मो
मागच्या या वर्षी तर आम्हाला काही बोलावलंच नाही बा कोणी
ना आहद सांगितलं होतं कोणाला तरी हम् तुम्ही आलेच नाही कोणत पोराच्या आातनी निरोप पाठवला होता तुम्ही आलेच नाही मग काय कराव अो फोन करायला जमलं नाही आम्हाला
तुम्ही आमच्या शेजारच्या पायला घरी जाऊन आमंत्रण दिला आणि आम्हाला काही बोलावलं नाही
हम् अह परला सांगितलं होतं तुमच्या नाही आलं तर काय करणार
तो का लवकर निरोप देत नाही
हो मी काय म्हते तुमच्या इथं मिरची मसाल्याचं दुकान ते उघडं आहे का दळाईचं
तर आता पावसा पाण्याचा काय मिरची मसाला खराब नाही म्हणार हा उघडं असत. पाच एक वाजता या पाच एक वाजता येऊन जा तुम्ही, असतो तो रिकामच बशेल राहतो.
नाही नाही त्याला विचारून त बघ
काय विचारू किती किलोये.
नाही नाही तसं नाही म्हणजे आता ह्या दिवसात दळून देत का नाही दळून देत.
देला नो देयला कागल
आपण मिरीची वाततडे आहे ना निघाल का,
तुम्ही असं कस हे केलं लवकर तर करावं
मी गावाला गेलीलेली होती त्यातलं ते डब्यातच राहून गेली लक्षातच नाही राहिलं. हळद, मिरची, मसाले. ते तसेच राहिले दळायची म्हणून म्हणले यांना विचारा तुमच्या कडे दळून देतो इथल्या बाबा नाही म्हणतो.
देतो ना दळून देईल की, ला सांगाव लागेल असा असा प्रॉब्लेम झालाय म्हण,
हा का हम्म हम्म हम्म ते च म्हटलं विचारावं यांना दळून देता काय.
काही नाही
हम्म येशल काय भंडाराला
हा येईल आता मला तारीख सांगा तुम्ही येईल?
नाही थोडस काही निवडा ठिपायच पण आणि थोडसे काम पण घरातले तेवढं बी करू लागाव जरा सोबत नाही मला कोणी मदत
बरं बरं
हम्म तर पोरीला बी आमच्या करायचं नाही लहानीला,
बरं ठीक ल
का अडचण आली आहे त्याच्यामुळे
बरं बर माझं काय सांगता येत नाही. माझा बी असंच हा आहे आता दहा नंतर पण तुझा कार्यक्रम कधीेते बघ
ह् हम नाही मग तस सांगा म मला तर मग मी दुसऱ्या शेजारच्या बाईला बोलवते.
हा सांग ना,
हम् आता आषाढ महिना आला ना मग करून घ्यावा म्हटलं पटकन नाही का, पहिल्या वेळेसच राहतो ना पहिल्या आठवड्यातच राहतो कार्यक्रम म्हणजे की की की किरणा आणला गेलाय.
अच्छा अच्छा
मग करून घ्यावा म्हटलं म्हणून तुम्हाला फोन केला म्हटलं सांगून द्याव यांना
येईल येईल तर माझं काही नसेल तर येईल नक्की,
तिकडं आचारी आहे का तुमच्या तिकडच्या साईड ला त्या बाबाला बी पाठवून द्याव इकडं आमच्याकडं
बघाव लागल पण तो गावाला गेला होता त्याच्या कारण तु इथ त्या कामासाठी येतो बायक हम
हा आला तर निरोप द्या आमचा
हा तरी लावणार आहे का आता बायकांकडून मी करणार आहे का,
नाही बाई बायका आता पाणी पावसायचं काय करतीने काय काय बायका थकून गेल्या काही म्हातऱ्या राहिल्या, त्या काही य ति नि पोळ्या बीळ्या लाटायला मग म्हणलं जाऊदे त्याला काय पैसे होतील ते त्याला देऊन द्यावा म्हटलं आणि मग करून घ्यावा कार्यक्रम नाही का,
अच्छा
हम्म मंदिरातच करणार आहे.
का का
हा मोठं मंदिर आहे हा महादेवाच्या मंदिरातच कार्यक्रम आहे मोठा तिथे करून घेऊ वाटत हम्म म्हणून म्हटलं सांगून द्यावं
आजकाल तिथे लोक लय कार्यक्रम करतात बाई त्या मंदिरात
हो खूप कार्यक्रम राहतात श्रावण महिन्यात त लय राहतात
भंडारे लय असतात बाई तिथे
हा आता ते हे गवळी लोकांचा आषाढ महिन्याच चालू होऊन जाईल लक्ष्मी आईच
हा
मग त्या बोलवता ना आम्हाला तुम्हाला बी बोलवत असेल ना ते समोरचे
हा बोलवत पण आता यावेस का म बोलते का
हा का कारण की तिकडे राहायला गेली म्हणे तिने घर घेतल
ती नाही हो माई तिचा काय संबंध आहे
हा नाही ती समोरची
हा गेली बाई ती
तिकडं राहायला गेली वाटत मग तिकडच करतील ते इथं काय येता यायचं नाही मग करायला
के माहिती के करतात ते लोक
काय म्हणता अजून
त्यांनी काय लोकांला पण विचारलेलं नव्हतं
हा म हो का
काय चालल तुमचं
आमचं चाललंय स्वयंपाक
तुम्हाला पेन पेनाच पॅकेट दिलं होतं ना आम्ही तुमच्या पोराच्या हाती पेनाचं पाकिट पाठवलं होतं भेटल का ते
नाही बाई
कुठे ठेवलं मग म्हल्ली
ते तिथे खिडकीमध्येध्ये म्हणा तिथे शाल होतो ते पर् तिने खिडक
अच्छा अच्छा नाही एकरी बघा लागल
हो हाय हो तिथंच बघा जरा नीट त्या फॅन आहे ना छोटा त्याच्या खाली छेवल होतो त छोट्या पोराने सपडला का म्हणा त्यांना
भेटलं भेटलं म्हण काही नाही आराम राम राम
मग कधी येता येेत का आता लगेच काम नाही तर आरेला निवड टिपईलायता काात
आत्ता नाही का बा आताला काम पडले मला
नाही का
आज नाही जमायच
हा आम्हाला बी बाहेर जायचंय जरा काम आहे हम्म सोनारच दुकानात जायचं तुम्हाला
अच्छा अच्छा जाऊ नकीि ते झालं त येईल मग
हम् ते जरा पैसे द्यायचे होते त्याची तर म्हणून म्हणल येेतता का तुम्ही म्ह जरा काम होतं ते बी बोलून घ्यावा म्ह
आज नाही जन
हम्म आंघोळ आली का तुमची
नाही नाही अजून काहीच झालं नाही नाही ब का आ ऑफिसच कामला येऊन पडलं
हा का हा ती वयाली का अ कोणती ती म हे नाही का ती सर्व करते ती व आली का
सर्वस करते की बाई नाही आले सर्व करते नाही आली काही
नाही आली का हम्म तिची पोरगी आली होती मला म्हणे तुझी माझ्या आलीिका म्हणे म्ह नाही फोन बीन आला का म्हणे म्हटलं नाही आला तुझ्याचा फोन हा का मध हॉस्टेलवरर आहे का तोपोरग
हा नाही तिने पुण्या अड घेतलेला
हा का सिवाईने फ्लॅट घेतला का तिथं हा मोठा प्लॅट घेतला वाटत म्हणे
काय माहीतय कोणाचा तो फ्लॅट पण मग ती म्हणते की माझं न
आ त अंगनवाडी वाली प हम्म ते आता काय काय निघालेले आहे ना अंगणवाडी म ते आधार कार्ड फोटो रेशन कार्ड सगळे द्या म्हणजे दोन दोन आणि ते काय म दानाच करून राहिले वाट
अच्छा नाहीवे आमच्याकडे न्यायालयाच्या बाहे अजून
आमच्याकडे येऊन गेल्या त्या ते असं सगळं लिऊ राहिल आहे सगळं नाव सगळ्यांची ना लियची तुमचं उत्पन्न किती काय सगळं विच
बाई पण मग आता माझ्याकडे तर फोटो नाही माझे
आम्हाला आता जावं लागेल काढायला फोटो मग द्यावा लागल काल आला आता मला फोण का तुम्ही काढून ठेवा म्हणे मावशी
बघाव लागत माझ्याकडे पण नाही का
अ दोन फोटो दोन हे सगळं फॉर्म भरायचं आहे ते मग आपल्याला दुसरं रेशन कार्ड भेटणार
चांगलं चांगलं
हम्म असं म्हणतय
रेशन कार्ड का मतदान कार्ड
रेशन कार्ड
रेशम का मग रेशीम काढताना आता कसं म्हणत
आा
कारखना प्र
हे आमचं इथलं सरकार चांगलं आहे ना आलेलं
हम्म
हम धनुष्यबणचं जे चांगले लोक आहेत ते ती बाई पण चांगली आमदार येन बाई हा बाबा बी चांगला येन बाई बी चांगली मस्त येत दोघं आमदार चांले एकदम सगळ्यांना गरीब लोकांना मदत करतात ते
तुमच्या इथे बी साड्या आल्यात काडायफ्रूटचे पॅकेट आले होत
आमच्याकड सगळं जण आला मिठाई विठाई सगळं वाटत ते हा घरी बसून आल होतं तर मगघितलं होतो घरीच आणून देतात त्या पिशव्या कुड ते साड्या रांगोळी पणंत्या बिंत्या सगळं देत पाहि ते
अच्छा अच्छा हा मला बी आल होतं पण मग काय भेटलं नाही बा मला याव
नाही मिळाला
नाही मिळाला ना बर कोणी दिला नाही रिटन तसच काहीतरी झालंय पण सांगू नाही राहिला बायक
मग विचारायचं ना शेजारी पाहिजारीच्याना आले का त्यांना
ते म्हट आमचं आमचं आलं पाई म्हणे
हा म असल दिलं तिथं चौकशी कराायची होती ना थोडी
आणिम ते होज ना
ह तुम्ही तेव्हा बोलले असतते दिवाळीच्या वळे तर मग तेव्हाच भेटलं असतं आता काय भेटणार आता या्या दिवाळीला लक्षात ठेवान घेऊन घ्या तिथं नाव नोंदून दे तुमचं
विचारते ना आता
हम्म त्याला नाव नोंदून द्या विचारू द्या काय काही नाही मग तो दिल तो बाबा
देईल का पण
दिल ना आता नाही हो पुढच्या वर्षीच आता या दिवाळीचं हा ना मजील ना नाव लिहिलेलं असलं ना बरोबर पिशव्यार येत तुमचा काय घसा अरबदा झाला काय खाल्ला आईस्क्रीम
हो काय काल आंबे आणले होते कापायचे
हम हा का अंबेबट
म भेटताना झाडे बाई माझं मी दुसरी बाजारकून न आण द
हा
हा लिंब पाहिजे का लिंब आले माझ्या झाडाला
र द लोन चला
दई दईल
लोनच करून करून घ्या म्हटल या दिवसात करताना
नाही आमच्या इथ ते आंबट कोणी खात नाही काहीतरी अलर्जी ते आम्हाला ते आंबट खाल्
आम्हाला चालतं अंबट बिंबट सगळं चालतं हम्म बर बर चाल ठीक आहे चला बाय